हॅलो...
बोला ताई.....
नमस्कार.....
नमस्कार नमस्कार....
अर का....
हो आवरलीत ना आवरली तुमची आवरली?
हो आवरलं कि
करा सुरुवात
चालेल सध्या आरोग्याबद्दल तर खूप परिस्थितीचं आलंय कोणी आरोग्याची काळजी घेत नाही सध्या धावपळीचं जीवन खूप चालू आहे ते च चल
खूप म्हणजे अ खूप आरोग्य म्हणजे सध्या लोकांचे तुम्हाला माहितीये लोकांचं म्हणजे बाहेरच जंक फूड खाल्ल्याने लोकांच वजन वजन वाढत चाल आहे वजन वाढल्यामुळे लोकांना लोकांना बीपी शुगरचा त्रास सुर होतोय इव्हन तुम्हाला माहिय का? आता लहान मुलांना सुद्धा डायबिटीसचा त्रास आहे. मी असे केसेस पाहिलेले की लहान मुलांना सुद्धा डायबिटीस आहे. त्यांना ते इन्शुलन्सचचे इंजेक्शन दिलं जातं. आणि शाळेत तर मुलींना ते व्हिडिओ दाखवले जातात की त्या व्हिडिओ मध्ये हे सांगितल जात की तुम्ही पेरेंट्स लोकांनी जंक फूड खायला देऊ नका जेणेकरून मुलींना पिरियड्स लवकर येतील आणि हे शाळेमध्ये चालूय म्हणजे जस आपल्या वयात अस पण आपण म्हणजे आता मलाही आठवतो दहावी अकरावीला असताना मी मला पिरिडस आले होते पण आता आता मुलांना ना बारा बारा आणि तेरा वर्षाच्या असताना मुलींना पिरयड्स येतात आता हे कशामुळे जंक फूडमुळे आता हे पालकांच काम आहे की खाण्यामध्ये काय बदल हा खाण्या खाण्यामध्ये काय बदल केले पाहिजे
मग पाण्या खाण्यामध्ये भाजीपाला फळे कडधान्य खायला दूध अंडी हे पौष्टिक आहार तर ना याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही कुरकुरे चॉकलेट कॅडबरी हे पाहिजे आजकाल
ते हे फूड बाहेरचं पॅकेटवालं फूड आण हे आण आता ते प्रिझर्वचे प्रिझर्वचे फूड असतो पण आणतो घरी आणून जसं ते मक्यान वगैरे बघा ते आणतो आणि घरी आणून डायरेक्ट तळतो झालं ते तळलं लोक हा तेच देतो पोरींना आपण पोरांना पण तेच देतो काय फायदा ते चांगला नाही ना
हम्म परत व्यायाम नाही करती वगैरे ते स्वतःला वीस तीस, तीस स्वतःला पंधरा मिनटं पण देऊ शकत नाही ना आता मुलं मुली योग्य प्रकार नाही राहीलाय-
हा आरोग्यासाठी व्यायाम आणि मेडिटेशन हे खूप गरजेचे
हो बरोबर पुरेशी झोप घेत नाही अकरा अकरा बारा वाजेपर्यंत मुला मुली फोन बघता त्याच्यातुन आपल्या बॉडीला आरोग्याला खूप असं साईड इफेक्ट खूप होतात ना? तुम्हाला निदान सात आठ तास तर झोप आवश्यक असते ना बॉडीला लागते
ते हो मग आता ते कॉन्टीनुए मुलं मोबाईल बघत बसतात मोबाईलमुळे त्याना वेड लागलेला असं क त्यांना झोप नाही परत सकाळी उठून पहिला मोबाईल हातात घेणार या सगळ्या गोष्टी होतात ना
तेच ना मग परत हात स्वच्छ वगैरे धुणे नाही स्वच्छ तर असं खाणं नाही परिसर स्वच्छ ठेवणे नाही परिसर आपला घरात पण होणे स्वच्छ वगैरे राहणं किंवा आपली हो आरोग्यासाठी हे
आता माहिती तुम्हाला आता ते नाही का म्युलसिपालटी हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटल मधले लोक फिरतात कि तुमच्या घरी ड्रम आहे का पाण्याचे साठे कसे आहेत तुमच्या घरी पाण्याचे कसा साठा झालेला आहे ड्रमामध्ये तुमच्या आळ्यावर किडेबिडे आहेत का पाखर आहेत का तुमच्या आजूबाजूला परिसरात कुठे जागा ज असेल खोल जागा तिथे पाणी साचलंय का? हे कशासाठी की त्यांनी डेंगू मलेरिया नाही का हे आजार वाढतात
खूप वाढताय प्रमाणच खूप झालंय
प्रमाण खूप झाले तर हे आजार वाढतात म्हणून ते लोक काळजी घेतात मग ते त्यांनी काळजी घेण्यापेक्षा मला असं वाटत की आपण स्वतः काळजी काय घेऊ शकत नाही
हो आपण स्वतः काळजी स्वतः तर दिवसात ना चोवीस तास आहे आपल्यासाठी आपण त्याच्यात स्वतःला पंधरा मिनिट पण देऊ शकत नाही का आणि काय झाले ह ह आणि आता आता हल्ली काय झालंय मुल माणसांनी किंवा मुलांनी शरीरासाठी सवय लावून घेतली तंबाकू गुटखा सिगरेट वगैरे आणि आपण काय म्हणतो अरे आपल्या शरीरामध्ये असं पित्त जळजळ हे काय प्रकार होतोय पण आपल्याला हे ह ते धूम्रपन केल्यामुळे आपल्याला हे शरीराला परिणाम होतो
तुम्हाला माहतीय आता आजकालला ना लेडीज सुद्धा म्हणजे तो लेडीज सुद्धा ते धम्रपान वगरे सगळ्या गोष्टी ते पण तुम्हाला माहिती लेडीज म्हणजे आता आपलं जे लेडीजच ब्लॅडर आहे त्याच्यावर सगळा इफेक्ट म्हणजे आपल्याओटी पोटाचा जो खाल भाग आहे ना त्याच्यावर इफेक्ट होतोय तो सगळं डायरेक्ट गर्भपिशीवी पर्यंत जातोय त्याच्यामुळे ना मुला आता अ मुलं होण्यास मुलं न होण्यासाठी कारणीभूत ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत ड्रिंक वगैरे करणं किंवा काय आणि आता म्हणजे मी हो तीस आता जसे पहिल्या नाही का पूर्वीच्या काळातल्या बायकांच्या चाळीस नंतर पिरियड जायचे बरोबर पण आता ना लेडीजच्या मॅडम तीस पस्तीस मध्ये परियड जाताय आणि त्याच्यामुळे काय झालंय पिरियडस गेल्यामुळे त्यांच बॉडीचे तूल पण जे जाड पण ते वाढत जातो
खूप खूप वाढत चालाय
जे घाण ब्लडिंग येते आपल्या अ बॉडीतून जात नाही त्याच्यामुळे ते वाढत चाललेले आहे
हम्म वाडत चालत परत तुम्ही बॉडीला स्वतःला वेळ देत नाही निसत तेलकट वगैरे खाणं
हॅलो
प्रत्येक गोष्ट असं झोपणं खूप झोप नवघर आहे व्यायाम नाही काम नाही ट्रेस नाही निसता मोबाईल मोबाईल मग ती बॉडी तरी तुमची कस काय सात देते
कशी काय साथ देणार त्याच्यामुळे मला असं वाटत नाही का आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेच त्याच्यासाठी तुम्ही सुरुवात पहिला स्वःपासून करायला पाहिजे खाण्यापिण्याच्या गोष्टी झाल्या तुम्हाला सकाळी वायाम स्वतः मेडिटेशन खाण्यापिण्यात काय बदल बदल करायचे
आणि पुरेसे पाणी पण ह ह ह ठीक आहे पुरेसे पाणी पण बॉडी साठी खूप
हो पाच दिवसाात चार ते पाच लिटर पाणी गेलंच पाहिजे
अच्छाव सात आठ लिटरपेक्षा जास्त बी पाणी पिलं ना तुम्ही बॉडीला तितकं चांगलंय तुम्ही खाण्यापेक्षा बॉडीला जर पाणी देतराहीलन ना आपली बॉडी आत मधण आपल्याला खूप काम करते आणि फिल्टर होत राहते आपण कंटाळा करतो पाणी वगैरे पिण्याचा वगैरे त्याच्यामुळे असं बॉडी लॉस काय वाटत थकवा का बरं निघतोय हातपायांना कळा का लागता येत आपण काय म्हणतो आज उन्हा उन्हात गेलो पण त्रास होत बर का पण तुम्ही तुमच्या गोष्टीं लक्षात का पाणी पिलं पाहिजे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजेत रोज सात आठ मिनटं व्यायाम त कर नात
व्यायाम केलं पाहिजे तुम्ही आहारात नाही का सॅलेड आणि ताकख्याचा समावेश करा तुम्ही द अ एक आठवड्यात दोन वेळा हम हा काय होणार आहे आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही उसाचा रस घ्या ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत बॉडी साठी
हो हो आणि चांगलं आरोग्य खर खर ठेवायचं असेल तर धनच असतं ना आपल निरोगी आरोग्य शरीर
करण गरजेच ये तुम्हाला माहितीय आता आपण जेव्हा सकाळी वॉकिंगला जातो ना ते ज्यूस वगैरे विकतात तुम्हाला माहिती असेल. मग ते जर तुम्ही घरी घरच्या हा फ्रूट वगैरे असल ते घरच्या घरी तुम्ही रोजच्या रोज ज्यूस वगैरे बनवल आणि रोजच्या रोज ऑर्गॅनिक म्हणजे आपल जे ज्यूस जे प्रॉपर आपल्याला पाहिजे नेचर फूड सगळ्या नेचरच्या्या गोष्टी ते स्वतःहून आपण केलं किती रिझल्ट माहिती ये का तुम्हाला पार्लरला पण जायची गरज नाही एवढ त्या बीटनी जे चेहऱ्याला एवढा ग्लो येतो माहितीेये?
हो आणि रोजच जर ब अ हा आणि रोजच जर आपण योगा वगैरे थोडासा केला तर आजारपणाचे पण धोके कमी होता आयुष्याचे अधिक आनंदी निरोगी जपता येत आपल्याला व सकाळी लवक आपण उठलो पाहिजे या पण काळजी घेत नायी पौष्टिक आहार पुरेसे पाणी स्वच्छ राखण वेळेवर झोप ह्या गोष्टींची आज हल्ली ह्या काळजीच घेत नाही मुलं मुली किंवा जेंट्स लेडीज वगैरे हे नाहीच म्हणतात काळजीच घेत नाही आता सध्या हेच चालू
बरोबर
बऱयापैकी ई खूप अ वाईट परिस्थिती आहेत रोगप्रतिकारशक्ती जी राहते आपल्या बॉडीमध्ये वाढते ती डायरेक्ट कमी होत चाली पूर्वी कसं खाणं वगैरे बाकीच्या गोष्टीच राहत नव्हतं त्यांना भेटतच नव्हतं ना ते फास्ट फूड वगैरे हा प्रकारच नव्हता बिस्किट वगेरे
पूर्वी भा भाकरी भाकरी आणि आपल्या घरात जे भाजी बनायची ते चुरून तूप वगैरे ह्याच्याबरोबर खायचे आता नायी आता ते पिझ्झा बर्गर तेव प्रिझर्वेटिव फूड ह्याच्यामुळे सगळ झाल
आणि आई वडील पण काय म्हणत ये जाऊदे चीज बटर आम्हाला हेच पाइजे चीज टाकून द्या बटर टाकून द्या जास्त ऑइलीच द्या. पण मग त्याच परिणाम कुठे होतो? बॉडीवर हो? आणि जाड होण्याचा परिणाम जास्त होतो अस शरीरात पण आपण काय म्हणतय आपण खूप जाड होत चालले पण हे विचार करत का तुम्ही शरीरामध्ये निस्ते टाकत चालले टाकत चालले पण त्या शरीराला पण ती गोष्टींची न सकत गरज असते ना विचार करतो आपण? पाठचा कोणचा बी आपल्याला लागलेल ये बरोबर? दवाखान्यात लागलेल आपण जातो दट जातो टॅब्लेट घेतो खाधो गबा गा ब गबा पण आयुर्वेदिक पण ये ना आपल्याकडे, आपल्याकडे आयुर्वेदिक आपण आयुवेदा लक्ष दिल नाहीे कोणी पण फक्त म्हणत आम्हाला पडल पाहिजे तर आपण दहा पंधरा मिनटात जाता इंजेक्शन वगैरे घेता आणि लगेच कवर होऊन जात आणि परत ते रिपेर झालेय का हाच म फास्ट पुढ खाणं वगैरे पोटांना त्रास वगैरे करण पोटांना किती त्रास होत आजकाल पोटाची
लोकांना समजत लोकांना ते सांगित कळलं पाहिजे की आपण खाण्यापण्यात कशे बदल कराय चेंज कसे करायचे हे लोकांना कळलं पाहिजे
हो कळल पाईजे, कोणीस लक्ष घेत नयी ओ अता येवद
नाही कोणीच लक्ष देत नाय आणि लक्ष देण गरजेच माहित आहे का ही आजच्या काळाची गरज ये आता पूर्वीच्या पूर्वीचे लोक शंभर एकशे वीस असे जगात होते ते आता नाही आता बघा तीस आणि चाळीस वर्षात लोकांना ऍटक याय लागले
जी माझी आजी अजून एकशे चाळीस वर्ष झाले तिला अजून ती जपते अजून एक म्हणजे ए ठिकाणी आणि आपण आताच्या मुला मुलींना कधी अटॅक येतो मा टेक तो बायकांना अटॅक येतो
मुला मुलींना अटक येत म्हणजे विचार कर
आणि मग आता हे टेक यायचं प्रमाण आहे का सांगा बरं तुम्ही
नाही खरंच नाही हेच योग्यच नाहीये ना
ताजीच नाही घेतली तर मग ह्या गोष्टी आपल्यासोबत होणारच आहेत वरून आपण काय म्हणतो देवाला दोष देत देवाला दोष देतो आपल्या देवा जेव्हा मरण होतो तेव्हा तो घेऊन जातो पण मग तुम्ही आरोग्याचे काळेच त नाही नुसत ऑइल ऑइल ऑइल ऑइल टाकत जातय त्हा माहि ऑइल मु पण अटेक्च जास्त प्रमाण वाढलं
हम्म बरोबर
हम् हम हो त्याच्यामुळे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आरोग्याशी कसं खेळलं पाहिजे कसं नाही तस शरीराची पण काळजी घेतली पाहिजे सकाळी उठण पौष्टिक आआर घेण पाणी पुरेसे पेण व वेगेरे या गोष्टी स्वतःला स्वच्छता राखण
का मी पण सकाळी उठून ते बडीशेप जिरेच वगैरे नाही का पाणी
हम हम चालेल आपला टाईम झालाय ठीक ये धन्यवाद.